हॅलो. आवाज येतोय का?
वॉइस क्लियराय.
हा. तर मी आज तुम्हाला नाशिक मधली प्रसिद्ध ठिकाणी - - सांगणारेत.
ओके ओके सांगा.
हा. तर त्यातली एक म्हणजे सांगितलं गेलं तर पंचवटी तुम्ही ऐकलंच असशिला. पंचवती नाशिकमध्ये
नाही मी नाही गेला. ते तेजी माहिती सांगा ना मला.
हा. तर नाशिक पंचवटीमध्ये जर तुम्ही गेला ना कधी तर तिथे खूप सारे तुम्हाला मंदिर बघायला भेटू शकता. जर तुम्हाला मंदिरात जायला आवडत असेल तर.
तिकड मतल कुठलं मंदिर हाय तिकड कुठलं देवाचं मंदिर हाय?
असं एक नाही, असे खूप देवांचे मंदिरये जस की सीतामाचं मंदिरये. राम लक्ष्मणचं मंदिरये. महादेवाचं मंदिरये. हनुमानांचं मंदिरये. गण- - पतीचं मंदिरये. देवींचे मंदिराईत.
हो हो ठीक आहे.
हा, एकाच जागी तुम्हाला खूपसे मंदिर असे फिरण्यास भेटू शकत.
हो ठीक आहे.
आता तर माहितीच असेल ना.
होय मला माहित आहे रामसीता कोण आहेत.
हो, त म जिथं सीताने सीता घुहा बनवली होती ते सुद्धा नाशिकमध्येच आहे.
होय बरोबर.
सीता गुफा. सीता गुफा, हा तो ति तपोवन मध्ये आहे तुम्ही जर कधी व्हजिट केलं नाशिकला तर तुम्ही सीता गुफा सुद्धा फिरायला जाऊ शकता तिथे सीता गुफा खूप चांगल्या पद्धतीने दा खोली आपल्याला कि तिथे कसे राहत होते ते राम आणि सीता. आणि तिथून कसं रावणने सीता हरण केलं वगैरे
मग दिदी हिथून ते किती लांब पडते.
इथून तसं बघितल्या गेल कोल्हापूर पासून
अच्छा गुलाब बसून, हा.
साडेसहाशे चारशे किलोमीटर लांब पडतं तुम्हाला. जवळ जवळ एक बारा तास तरी लागतात म्हणजे पूर्ण एक दिवस लागतो. तुम्हाला तिथून इथे यायला. पण जर तुम्ही नाशिक मधूनच व्हिसिट केलं तर तुम्हाला अर्धा तास लागतो. अजून काही तूम्हाला प्रश् विारायचा असेल तुम्ही विचारू शकता. हो आम्ही गेलतो तिथ.
हा हा ठीक आहे. तिकटची तुम्ही सांगते काय जर्नी तुमची कशी होती तुम्ही कसं गेला किती जण गेला तुम्ही त काय काय फिरलं, जर्नी सांगा.
अच्छा तर मी माझ्या फॅमिली सोबत गेली होती माझा भाऊ होता आणि माझी फॅमिली बाकिची तर आम्ही आमच्या इथूनच गेलो होतो रिक्षाने. सो कॉस्टली आम्हाला बघितलं तर पर पर्सन फिफ्टी रुपीज लागली होते.
अच्छा पर परसन फिफ्टी मग तुम्ही जवळ राहताय काय तिकडून. हो अच्छा बरोबर.
हा. तिथे गेल्यावर सीता गुफा ती अशी एकदम छोटी होती एकदम असं खाली बसून त्याच्यात आत जाव लागत होत सीता घुफेच्या आत त्याने असं चित्र वगैरे काढून ठेवलेलं की कसे ते आधी राहत होते. किंवा ती लक्ष्मण रेखा कशी आखली होती आणि सीत हारण कसं झालं होतं तिथं शुर्पनाकेचं नाक सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळं असं दाखवलेलं होतं रामायण वगैरे.
अच्छा मग तुम असं आहे की तुम्हाला ते इतिहास लय आवडतेय राईट.
हो.
हा हा बरोबर.
अजून जर तुम्हाला तिथलं फेमस काही खायचं असेल तर तिथं सायंताराचे शाबुदाने वडे पण आहेत, जे की जवळ जवळ पासष्ट वर्षापासून तिथे आहे.
अच्छा साबुदाने वडे तर असं तर मला लय आवतात मग तुम्हाला पण आवडतेच साबुदाने वडे.
हो आम्हाला पण आवडत तिथले खूपच फेमस आहेत, नाशिक मधली जस म्हंटलं गेलं तर आणि तिथूनच जवळ म्हंटलं तर रविवार करंजा येतो. तिथे पायनॅपल ज्यूस भेटतो. खूपच युनिक टाईप तो, पायनॅपल ज्यूस तिथं ते विक तात.
हां.
हा तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.
की मी बघणार, मी तिकड नक्कीच जाऊन बघणार की, कस हाय ते सीता गुप्पा? मग कारण की, मला पण ते इतिहास मतलब लई आवडतय. असं बघायचं सगळं.
अच्छा, तुम्ही नक्की वीथ व्हिजिट करू शकता, सीता गुफेला आणि जर तुम्ही फॅमिली सोबत आला तर, इथे फॅमिली रेस्टॉरंट पण खूप काय काय फेमस आहेत? जस की, तू तुम्ही नाशिक मधीच सीबीएस पाशी जर उतरशिला, तर तिथूनच तुम्हाला चेतना डायनिंग टेबल म्हणून एक आहे, तिथे तुम्ही फॅमिली रेस्टॉरंट तिथ तुम्ही अख्खी फॅमिली जाऊ शकता. ती पूर्ण एक व्हेज थाळी तुम्हाला भेटते आणि खूपच चांगल्या प्राईज मध्ये तुम्हाला भेटते तिथे.
बरोबर हाय, कारण की आम्ही नॉन व्हेज तर, नाही हाय. हा हा.
तुम्ही नॉन व्हेज नाहीचएत का? हा म जर तुम्ही व्हेज आशीला तर तुम्हाला तिथे साधना चुलीवरची मिसळ गंगासागरला आहे ती, गंग गंगापूर रोडला तर तिथे म्हंजे तुम्हाला भेटू शकते. ती पण इथली खूप फेमस ए. ती पण जवळजवळ पन्नास वर्ष पासून ते चालवताय साधना मिसळ.
अच्छा बरोबर.
हां. खूपच ऑथेंटिक स्टाईलने ती बनवली जाती, अगदी चुलीवर बनवल्या जाती.
होय, चुलीवरचीच छान टेस्ट येते हा.
आणि त्याची मेन बात म्हणजे अशी की आधीपासन म्हणजे जेव्हापासन जे स्टार्ट केलं होतं ना त्यांनी तव्हापासून ते आतापर्यंत जी टेस्ट हाये ना, त्याची ती अगदी सेम आहे आतापर्यंत ती त्याच्यात काहीच बदल नाही झालेला आणि त्याच तिथेच, तुम्हाला जर तुमचे लहान मुलं असतील किंवा तुमचे लहान भाऊ बहिणी असतील, तर तिथं खेळण्यासाठी बी खूप चांगल्या चांगली जागा आहेत. तीथ त्याच रेस्टॉरंट मध्ये हत्ती वगैरे बैलगाडीची फेरी असं वगैरे सगळं आहे तिथे.
अच्छा बरोबर.
असे तुम्ही फिरू शकता आणि तिथली साधना मिसळ तर तशी फेमसच आहेत, पण बाकी मेन्यू मध्ये बघ शीला, तर तिथे चुलीवरची आईस्क्रीम सुधा तिथ फेमस हाय तशी.
चुलीवरची आईस्क्रीम!
जी की, हा चुलीवर बनवली जाती. ती एकदम अशी
अच्छा.
मी पहिल्यांदाच ऐकलं असल, चुलीवरची आईस्क्रीम
हा मी पण, आता पहिल्यांदा ऐकलं जे चुलीवरची आईस्क्रीम
हा म्हणजे अगदी जे दूध असत ना, ते त्या चुलीवर एकदम घट्ट करून त्याची आईस्क्रीम बनवली जाते आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान असते.
अच्छा असं बरोबर.
हा.
हा हा. मग ते कुल्फी टाईप असते या फि कसल्याची आईस्क्रीम असते ते?
हो. कुल्फी टाईपच ना.
कुल्फीटाईप ओके.
आणि जर तुम्हाला पक्षी व गैरे जर बघायला आवडत असे ना तर नाशिकमध्ये पेरूची वाडी म्हणून पण एक जागा खूप प्रसिध्दाय.
हां हां.
ती सुद्धा तुम्ही ट्राय तिथच म हां तिथे पेरूची आईस क्रीम हां, पेरू तिथले पक्षी, ते सगळ फेमस आहे तिथे.
हां, बरोबर.
तिथे बी तुम्हाला पेरूची आईस्क्रीम ना टेस्ट करायला भेटू शकते. ती सुद्धा फेमस आहे तिथली.
ठीक हाय.
अजून तुम्हाला काही प्रश्न?
हां आं. अस तर काय नाही बट मी तिकडं नक्की जाऊन तुम्ही एवढं जर सांगितला की असं युनिक तिकडं सगळं हाय. तब मी एकदा बघणार तिकडे जाऊन कसं काय हाय कारण की मला पण असं इतिहास, असं वेगवेगळे वस्तू, खायचं, गोष्टी लई आवडतं.
अच्छा, तसं तुम्हाला इतिहास आवडत असेल ना तर इथे अजून जागा आहे तशी. बार बारा ज्योतिर्लिंगपेक्षा एक ज्योतिर्लिंग इथे नाशिकमध्ये स्थितीत आहे
अच्छा! बरोबर.
त्र्यंबकेश्वर
हा मग ते पण तुम्हाला लांब पडतय, काय जवळच पडतय होय. ते मी ऐकले नाव
हो नाही इथन जवळच पडतंय इथून आम्हाला ते
हम्म.
दोन किलोमीटर अंतरावर आमच्या घरापासून तरी आम्हाला दोन किलोमीटर अंतरावर पडतात ते
अच्छा मग खूप छान कि तुमच सगळं तिकडे जवळच आहे मग छान तुम्ही फिरू शकताय.
हा तुम्ही तेे ज्योतिर्लिंंग पण बघायला येऊ शकता. तिथे खूप चांगल्या पद्धतीने आहे, पण खूप गर्दी असते. तुम्ही सकाळी तुम्हाला चार वाजतापासून लाईन लावावं लागेल. मग तुम्हाला ते मंदिरात जायला भेटत. त्यांनतर दर्शन करायला भेटू शकते.
अच्छा!
हा आणि त्याच्या पुढेच जर तुम्ही जाशला तर तुम्हाला ब्रम्म्हगिरी पर्वत पण आहे. तो सुद्धा बघण्यासारखा आहे. तिथूनच गंगा गंगा नदीचा उगम झालेला आहे.
ठीक आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्यावर मी नक्कीच विचार करेल.
हा. जर तुम्ही नाशिक मध्ये कधी आला तर मी ज्या ज्या सांगितल्या तुम्ही मस्ट ट्राय करा तिथे व्हीजिट करा तुम्हाला नकी आवडेल.
हो हो. तू ज्या-ज्या गोष्टी सांगितल्यास तिथे मी मस्ट ट्राय करेल आणि जाईन आणि विजिट देखील करेल आणि कधी काय म्हणजे असा अडचण वगैरे आली तर तुला कॉन्टॅक्ट करून मी विचारेल की का कुठल म्हणजे कुठ अस सेफ आहे वगैरे किंवा कोणता एरिया आम्ही फिरू शकतो, वगैरे किंवा जर आम्हाला तिथ सेटल जाऊन व्हायच असेल तर कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत काय नाही आम्ही तुला विचारू म्हणजे तुलाच रेफर करू.
हो चालेल करू शकता तुम्ही विचारू पण शकता जर तुम्हाला काही अडचण आली तरी पण.
हा ठीक आहे तू.
ठीक आहे तुमचा टाइम दिल्याबद्दल थँंक यू.
सांगितलं तर मी नक्की ट्राय सुुद्धा कर. बाय नंतर कॉल करू.
हो नक्की ट्राय करा. तुमचा टाम दिल्याबद्दल धन्यवाद.